हॅलो
काय करती? आवरलं नाई का अजून?
नाई ना अजून.
ऊ.. हुं.
मिक्सरचं भांड कुठं ठेवेल ए?
मिक्सरचं भांडं ना... इकडं मा
द्या बरं
ह्याच्यात फक्त... मिरच्या अन लसूण टाक.
बाकी काय म्हणत्या मग अजून? हा का?
हम्म काय नाय.
भाजीपाला नाय
नाई... आमची सासू घरी नाई... मग
हा ना... सासू असल्यावरच मग आणत्या का मग?
नाही सासू असल्यावर आहे पैसे जपून वापरत जावा.
हा का सामी रोज भाजीपाला घेऊन येतों
बरं आहे बाई तुमची सास हशोब नसेत. आमची सासू दरोरोज. हा अगे चार पाच गे. चिकट नाही म
हो बाकी पोर शाळेत गेल का. हव हम नाहीनला का.
हा.
बाकी काय चाललंय अजून मग.
बाकी काही नाही. घरातलंच आवरायच. घरातला उरूस तोपर्यंत पोर येत.
ह. ना
हम्म
हम्
आज काहीतरी करायला लागल उद्या सास सासे चाले. पंढरपूरलाग त्यांना काहीतरी. करायला लागल आज खायला. हम्
का क मर एक म
हा साखरे करते. व्यक्तीला आहे ना क त्याला जोडी लाग.
न दुपारी मी.
हा. का
हम्म पिठणते म्हणून ठेवा म दुपारी. नट अमेर का. चाल काय हरकत नाही बनवून द्या फक्त. हा मकर लागायलाच म्हणते ना.
हम हम कर लागेल या. अजून म्हणात त्याच्या बदल ले साखरी नाही जाणार वट.
नाही दिले तरी काही हरकत नाही.
हा.
हा.
ह बर मटरी विटरी करू म्हटलं थोडस काय असं.
हा. हा चालेल, ना मग.
हम्म
बाकी अजून अजून काय करणार. हा.
हम्म
अ हा. बरर्ज कावर लावला तुम्हाला दिसत नाही का.
हा उन्हाळ्यात तेसत दिवसा माग थोडं रा. ते साण्डाळ ए
हा का फसवलत काय मग?
हा फसवल.
हा हा.
पाणी टाकून द्यावी त्या कुठ कोरडळती. पाणी घालून धवायचं हा.
माहित नाही ठाऊक नाही दव कस करावा. कसं करते मग आता पाणी टाकुण नीट करते ना?
घेतोय सांभाळून.
हा.
सांभाळावच लागलं आता काय सोडून देता विचाराच कस होयत ओ.
बिचाराच कसं होणारे चांगलंच वईल आणि कसं होणारे?
हम्.
जेवण झालं का? हा ना चालल चाल करा पटकन.
तुमच्या आज नाई उकडले काय? का एखाद्या सोडायला तेच तर म्हंटलं का एखाद सोड्याला अंडी होते आज नाई उकडले का मग?
आम्ही ना तुला नाही पेटवते आम्ही उन्हाचा याच्यावर अंडी ऊ
हा का बरं आहे उकडा मग आठ दिवस.
हम्म. आता परत ते पाणी गरम होईल आता परत गरम होतील आण
हा ना? बरोबर आहे आम्ही आजीबातच मांसाहार हात सुद्धा नाही लावते.
अ ना नाही आम्ही नाही लावती पण मग आमच्या मिस्टरांना लागताना?
हा ते लय खोठं बोलता का?
हम्म पोरांना त्याला लावली कालची कालच बोलत होते आता मग आजपासून येना द्यायला लागल उकडून. नाही तर म्हणा तुम्हाला फुकटच भेटत म्हणून फुकटचं भेटत म्हणून तुम्ही हे झाल्या म आता देते ना बाई आजपासून संपून टाकी तेते अगदाची.
मळ्यात द्याव उकडून तिथंच पातेल.
चालेल त्यांना काय हरकत नाही.
दंचा रुखून खेळ जा खायबाऊ
पण मग अंडे नाहीधीती आता बंद झाले.
देती नाही का आता आंडी नाही का काहीच. आ?
एकच साचेली.
आता तर गिरायक येणार होत आज.
नाही मग आता हे घरचेच द्यायला लागतील.
मा का
हम्म.
ति येणार होती आज न्यायला.
मग घरचेच मजून किती तेवढ्या द्या.
हम् ल
हम्म. कोण येणार होती न्यायला?
मथला
हम्म. हम्म. मग आता घरचीच द्यायला लागतील.
मग आता देते आलीकी य चांगले. नाही का त्याना
हा, हा, आता उकडले होती ते परवाच्या दिवशी. हे दोन दिले तरी चालेल, याला काहीच होईल नाही.
त्याले
नाही तर, रावदे नंतर संध्याकाळी दिली नाही तर परत मशीन देऊन टाकली. तेवढेच द्याव मग, हम्.
झा
बाकी अजून काय चाललं मग?
चाललंय अजून काही नाही आता.
पोर गेले का सगळे शाळेत?
हा सगळे दिले काढून. आता-
हम्म हम्
शेण काढून घरी येणार आहे का लगेच?
हा, दोन तीन वाजेपर्यंत येईल ना.
हम् हम्
हम्
नाही तर मग, दोघी जाऊन शेण काढून येऊ गाडीवर.
अंम.. विचाराय लागेल तर मिस्टराना. मिस्टर कसे आहे, परत नाही काही काम केलं ना परत बोलतात-
हा ना.
हम्म. आणि सासुरवाशी आहे तर आता कोनाला सांगू?
काय नको सांगू मी नाही विचारलं तुला
तर-
हम्म
परत एकत म्हणत्याल, काही कामं नाही करती.
हम्म आवडत नाही
मग
गच्चीत आहे का वर हे?
वरती आली, म्हटलं नको परत तुम्हाला डिस्टर्ब.
हा का?
हम्म.. आवाज यतो ना जास्त तिथं म्हणून मग आली.
हम् ह्
काही नाही आता. थोड वेळ येते. खाली नाही घेत.
ह हळद टाकायची राहिली कुटक्या मध
ह तिचे केलेय का कुठके फोन नादाडत
ह
प्रगज बनव ना र आता नंतर
नंतर काय भाजी नाही बनवणार
हम्म
हा यांच्यात देते त्यांना ह्
बर बर बचत करावी तेलाची तेल नाय नसू सासू रागवती ना
हम
त्याच्यात तेल कमी टाकावा
हाजच बंद करायचंय आता हळूहळू चाललय त्याच्याकडेच पाऊल कमी केलं. आता थोडं झालं
ते वाढच राहिलय कमी करणारच्या नादात
काय
ह वाढूच राहिलय कमी करायच नादात
नाही माझं कमी झालंय खाणं
नाही एकटीच होऊन काय उपयोग नाही ना एकटीच करून करून किती करून करणार
हम्म आता चहा बंद करायचं आहे
ए बाया चहा बंद करायची
हम्म
बरे म चांगली
हा काय ते त वसाय जाय ना
नाही आपण दोन घोडे, ऐकू पण त्यावर काय चहाशिवाय राहूच शकत नाही बाई आपण
मला बंद करायचं चहा
हा बर बर चांगली प्रगती
ह् हा
हम्म चालेल मग बाकी अजून काय म्हणत मग
बाकी काय नाही. पंढरपूर ला जायचं ना तेच पाऊ आता हा मी चालली मझ शास्त्र म्हणाच चालच
ह बरजे लावते तुमचे सासरे जीव लावते खूप
हा मग
हम
मपेक्षाला आणल जास् मापेक्षाला आणल जास्त लावित
मला तुम्हाला म्हंटले म्हंलंवर तुम्हाला जास्त लागल
नाही मला म्हटले म्हणजे तेे फक्त
हा ना मंणत गवंग्य जोते्यात कायर
चाल अस म्हणले का मी सोडीत नाही लगेच जाते.
हम् मलकयता
गाडीच्या टपावर बसेल पण जाईल ना. कारण गाडीत काय आता जागा नाही. तपा वत बस लाग
हम् ब
हम्
चालेल मग आता करू का बंद घे आवरून.
झालं का?
हा झाल्या माझ्या गप्पा मारायचे गो आता.
ठेव मग आता.